हॅलो हॅलो हा माझा आवाज येतोय का? तुला
त बोला नां
हा हां मग मला तुझ्यासोबत नातेसंबंध किंवा आपल्या नातेसंबंधाबद्दल किंवा आपली म्हणजे जी दिनचर्या असते ना त्याच्याबद्दल बोलायचंय हूं मग मी बोलू शकते का तुझ हा हो म्हणजे आमचं कसं अस त सकाळी लवकर गा मी गावाकड राहते ना खेडेगावात हा म हा मग तिकड कस असतं आम्हाला साडे पाच सहाला उ टावं लागतं. परत आमच्या घरात कशी गाई म्हशी तेनं आहेत ना म त्या उठ उटून म आम्हाला शेन वगैरे काढाय लागत म ते अअ शेण वगैरे काढून झाल्यानंतर मग गाईचा गोठ ठा वगैरे स्वच्छ करावा लागतो. म तो स्वच्छ झाल्यानंतर म अ शेण सगळं भरून आम्ही आमचं कसं हाय घ घर आहे घराच्या आउट साईडला जरा अ गो म्हणजे असं एक अ अशी रिकामी जागा आहे. त्या रीकाम्या जागेमध्ये आम्ही ते शेण टाक हो म आता त्या शेणाबरोबर आम्ही तिथ आमचा जो घरात वाप वापरला जाणारा म्हणजेच वाप वापरलेलं म्हणजे भाज्यांच जी देट असतात देट किंवा अअ कुजलेल्या त्या भाज्या कुजलेली फळं म्हण त्यानंतर अअ अन्न खरकट अन्न
हा
तो म त्याज खतात
म्हणजे प्रॉपर तुम्ही हा म्हणजे प्रॉपर आपण खेडेगावातली मज्जा म्हणजे असं काम पण आहे. पण मज्जा देखील येते म्हंजे तुम्ही जे सांगताय ना ते छान म्हणजे असं आरामदायी आलादायक किंवा म्हणजे अस
हा म्हणजे असं दगदगीच अस टेन्शन फ्री काम आहे म्हणजे आपल्याला पण अशी का आवडेल असं? आता म्हणजे गायगुरांना आंघोळ घालायला कोणाला नाही आवडणार? हा मग तसच हा तसच आमचं काम असतं पर्यंत मग ते शेणखत तयार होतं मग त्यात त्यातून आम्हाला प्रॉफिट होतो मोठा म्हणजे आम्ही तो विकतो पण आणि म्हणजे शेतात पण वापरतो म्हणजे आम्हाला बाहेरच खत कुठ वा म्हणजे घ्यायला लागतच नाही
ओके
शेनखत वगैरे मग त्यानंतर गायची दूध वगैरे काढायचं दूध कसं आम्ही करतो कि डेअरी मध्ये पण घालतो डेरी मध्ये डेअरी मध्ये कसं ते व्हॅटनुसार घेतात ना दुधाला प्रत्येक दुधाला एक व्हॅट असत त त्या हा् त्या व्ह्याटनुसार ते दूध घेतात मग ते दुधा वट स पण आम्ही ते दूध घालतो आणि घरोघरी पण घालतो मग घरोघरी आम्ही कसं करतो एक लिटरला सत्तर रुपये आकारतो प्रत्येक एक लिटर मागे थोड शहम्हणजे सिटीज टाईपच्या जर अस थोड कमी किंमत घेतो एक दोनतीन रुपये कमी
हा ह म्हणजे पण घरगुती ते घरगुती असते ना म्हणजे खूप मज्जा येत असेल. तुम्हाला दही, वगैरे लागत असेल लोणी, तूप.
बाहेरून आम्हाला काही विकत आनायला लागत नाही अ तेच तर आणि मग त्यानंतर मग घरातली कामं आमची सुरूच असतात एक लहान मुलगी आहे मला अ ती सुुद्धा म्हणजे थोडी थोडी मदत करत असते छोटी हाय एकदम खर तरी मदत करत असत ते मला ती आणि त्यानंतर आम्ही असं म्हणजे मोठाच कुटुंब आहे सगळा मग तो सगळा कुटुंब आम्ही आमच्या म्हणजे म गाई वगरै गाईंना मशींना असं म्हणजे देत असतो आम्ही वेळ मग त्यानंतर न हा मग त्यानंतर मग त्यांना चरायला घेऊन जाणं मग ते चरायला घेऊन जायचं काम आमच्या म्हणजे घरातल्या जेन्स नाही नाही मी नाही जात आमच्या सासूबाई आणि आमची सासरे आहे ते दोघे जातात मग ते तो गे त्यांना हे करायला घेऊन जातो मग त्यावेळेला त्यानंत तर मी घरातलं काम आवरती तोवर, डबा करायचा मिस्टरांचा
ओके
हा मिस्टरांचा डबा करायचा मुलीला नाश्ता करून द्यायचा, मग ती माझ्या अस घरातील काम सुरू असतात. मग तुमच्या ए इकड असं म्हणजे कसं आमच्या इकडे जशी पद्धत आहे ना छोट असं म्हणजे वेळ नसतो ना आम्हाला बसायला वगेरे आराम करायला. खरं मज्जा येते कामात.
हो आमच्याकडे असं नाही म्हणजे आमच्याकडे आमच्याकडेच असं नाही म्हणजे आमच्यात काही गाई गुरी नाही आम्ही विभक्त परिवार म्हणजे मी म्ह म्मी पप्पा आणि सिस्टर असे आम्ही चौघ जण राहतो. नाही, आम्ही चौघी जणच राहतो. त्यात पप्पा म्हणजे कामाला जातात पप्पांची नोकरी आहे. मग मी घरकामच करते मी आणि माझी सिस तर आहे ते अजून म्हणजे एज्युकेशनल म्हणजे कॉलेजला आहोत त्यामुळ आमची रोटेशन दहा ते पाच असं असतं किंवा दहा ते चार वाजूपर्यंत असत प्रॅक्टिकलसाठी तर तुमची लाईफ म्हणजे तुमचं जीवन खूप छान असं वाटलं म्हणजे
हा मण छान पण आहे थोडं ट्रेसफु ट्रेसफुल पण आहे थोडस असं छान हं थोडासा म्हणजे कसं आराम करायला थोडा वेळ मिळत नाही, त्यामुळे हा हा थोडा वेळात थोडी तशी चिडचिड अशी होती, आमची म्हणजे आरामच करायला मिळत नाही दुपारचा थोडा वेळ असतो तर तुमच्या इकडे कस सिटी टाईपला कसं अह‌् झोपतात लोक एक दोन तीनच्या दरम्यान जेऊन वगैरे झालं की की झोपतात तसं आमच्या इथं नाही आमच्या इथ सगळं हे करायला लागत अ धान्य निवडून ठेवायला लागत, परत गदाणे वगैरे फोडून ठेवावे लागतात, म्हणजे संध्याकाळी जेवणाची तयारी करावी लागते. ते सगळं आम्ही दुपारच्या वेळेत करतो सगळं
हो हो छान वाटलं म्हणजे छान आहेत तुमच्या इकडं अजून काय काय नवीन म्हणजे काय शेती वगैरे केली जाते तुमच्या इथं?
हा शेती आहे की आमची शेती आहे, आम्ही शेतीला आता अ आता आमच्याकडे आता हेच अं सोयाबीन लावतात ना आमच्या इकडे सोयाबीनची लागवड करतात, आता पर जोंधळा आमच्यात असतोय ज्वारी असते ना त्याची लागवड अडली आणि मग आता नांगरणी सुरू होतीया आणि आता नंतरन मग लगेच जोध अह् सोयाबीन करतात आमच्याकडं कोणी सोयाबीन कर त कोणी शेंगा भुईमुगाच्या
तुमचा दिवस म्हणजे खूप आनं दात जात असेल ना म्हणजे काम करण्यात दिवस कसा गेले गेला असेल तुम्हाला कळत नसेल
म्हणजे असं टेन्शन फ्री असतं आमचं का काम भरपूर असतं काम असं नाही असं नाही खरं असं टेन्शन
पण आनंदान मजा मस्ती असं ताणतणाव वगैरे नाई म्हणजे आजच्या युगात कसं धाव जग असून एखाद ताल म्हणजे हे काम पूर्ण झालंच पाहिजे याच्यामुळे घरी पैसे येतात आपलं घर चालतं असं टेन्शन वगैरे अस तं किंवा एखाद्या दिवशी सुट्ट घेत ली. तर चालत नाही ना म्हण म्हणजे अस वाटत नाही की कशा सुट्टी घेतली. पैसे आले असते तेवढे तर असं काही नाहीय तुमच्यात हा आनंदासोबत काम
त्यामुळे म्हणजे घरातील माळव असेल म्हणज वांगी परत तो लसूण कांदा काय असल ते सगळं आमचं घरगुतीच असतं सगळं घरातलच आम्ही बाहेरून अस ज जास्त सहसा काय विकत आणत नाही. सगंर्व ऑर्गॅनिक असत सगळं आम्ही अ दरवर्षी एक दोन तीन किलो अशी मोहोरी म्हणा मोहरी असते ना ती दोन तीन किलो एक म्हणजे साई रा राणाच्या साईडला शेताच्या ते बांधावरती घालतो ना मध्ये दोन तीन किलो मोहरी निघते. मग दोन तीन किलो हळद निघते. एवढंच काय तर आम्ही ते आपण चटणी करतो घरगुती चटणी त्याच्या हा त्याच्या मिरच्या जास् ना त्यास सुद्धा आम्ही रानात
अरे वा म्हणजे तुमचे सर्व म्हणजे घरगुतीच आहे म्हणजे तुम्हाला बाहेरच म्हणजे जे असं बोलतात कि औषध वगैरे मारून कीटकनाशक मारून जे बनवलेले असते. ते नाही तुम्ही तुमच्या रानातल म्हणजे पिक पिकवलेलं खाता.
हो हो हो पिकवलंच खातो आम्ही.
निरोगी राहतं.
हा आणि इकडचे वातावरण सुद्धा शुद्ध हवा आहे नाही आमच्याकडे अस कारखाने वगैरे जास्त नाहीत सगळं जरा खेडे गाव आहे त्यामुळे म्हणजे कारखाने वगैरे काय नाही किंवा कुठल्या कंपन्या नाहीत.
वातावरण सगळं शुद्ध आहे हो घरातून सगळं येतं ना त्यामुळे आर्थिक दृष्ट्या तर बचत होते. आणि त्याबरोबर फायदा सुुद्धा होतो आम्हाला त्यामुळे असं काही नाही की बाहेर काय तरी आणायला लागलं मग आता तर कसं सिटी सीटीवाल्यांना कस प्रत्येक गोष्ट विकत आणावी लागते दूध दूध म्हण माळवं
हो आता तुम्ही बोलल ना मी की आम्हाला दही दही लोणी तूप हेदेखील दूध देखील आम्हाला विकत आणावं लागत किंवा फळे असूदेत आमच्या मार्केट मधून आम्हाला फळे किंवा भाजीपाला किंवा म्हणजे तुम्ही बोला की वांगी वगैरे वगैरे तुमच्या शेतात पिकतं आम्हाला ज्वारी देखील विकत आणावी लागते.
हो आमच तसं नाही आमच्या वेळी एका वेळेला जर ज्वारी काढली तर आम्ही एक दोन तीन वर्ष म्हणजे खाऊ शकतोय बसून वगैरे असं आहे आमचं एक
हो छान आहे म्हणजे तुमच्या फॅमिलीबद्दल किंवा तुमच्या असं दिनचर्याबद्दल ऐकून खूप छान वाटलं म्हणजे छान आहे तुमचं असं म्हणजे छान चालू आहे ताण तणाव कोणता नाही व्यवस्थित जीवन म्हणजे एखादी वेळ की कस जीवन पाहिजे तर असं सांगता येईल.
हा आमच्या आहे हा आमच्या सारखं पाहिजे असं आता मी तरी पण माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाले बीए मधून मग लग्न झालं म्हणजे गावाकडे गावाकडे आम्हाला शिकायला शहरात जायला लागते. कोकण भागात आमचं गाव आहे ना. मग त्या साईड ला आम्ही शहरात शिकायला जात होते तरी पण ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि आता हाय अस म्हणजे लग्न झाले नंतर म्हणजे लगेच बाळ झाले नाही मग त्यानंतर कुठं जाण्याचा योग आला नाही कामाला नोकरीला वगैरे आणि ते काय जमतच नाही सोडा कारण घरातले सगळे कामं करून नोकरीला जाण त्यामुळं आता घरात हा मग घरात काय करायचं? म्हणून आता हे आणि करायचं त्यामुळे आता हे आणि धरलेयं
नाही छान आहे व्यवस्थितरित्या मस्त छान वाटलं भारी वाटलं तुमचं ऐकून मी देखील एकदा तुमच्या कुटुंबाला म्हणजे तुमच्या घरी नक्की भेट देईन.
हा हा नक्की तुला हा जवा यावंस वाटेल तर मला कॉल कर येऊन जा हां हां थँक्यू हा थँक्यू थँकू हा बाय